ऐकू यालयं काय चिमु?
ह ह आता आलं बघ बोल. काय करालयंसं? काय नाही, ब बसलोय तू काय करायल्यास?
काय नाही बाई! मी पण बसलोय किती मिनिटं बोलायचं असतय दहा मिनिटचं नव्ह? आपोआप कट होतोय, ना फोन?
होय, च बारा मिनिटाला फोन कट होतोय, आपोआप.
ह ह, काय करायलायसा?
काय काही, बघ झोपल्या?
काल काय आलाच नाहीसा?
होय नाही, आई गेल्या सकाळी बेळगावला गेली.
गेलीत होय.
ह
हम हम.
आज सकाळी गेली, ती आत्तीच्या काकांला काहीतर बरं नाही वाटतं.
अऍडमिट केलेत, मग ते म्हणताना आई तिकडे अ आत्ती तिकडे जाणार आहेत, मग आई आई पाशी पाहिजे ना, त्या आजी जवळ. मग त्यामुळं तिकडे गेले.
हा हा हा हा. असयं व्हय.
अ ह्.
आणि काय म्हणतेस मग?
काय नाही बघ.
हाय, बघं झोपलाय बरं नाही त्याला पण.
काय झालंय.
ताप, सर्दी
छान हा हा.
कालचां ना बरं वाट ना त्याला
ह ह ह हम असं झालंयं व्हयं? दवाखान्याला दाखवला की नाही मग?
काल दाखवून आणलयं तरी कमी नाही, अजून ते आता काय वायरल चालूयं नव्ह?
होय ते वातावरण आता चेंज होणारच ग आता ऊन पाऊस ऊन पाऊस व्हायलाय ना. शरीराला लले हानिकारक आहे ते सर्दी येत्या खोकला, ताप. माझं तर बाई परीक्षेच्या वेळेला घसा दुखालथा अ हे करून घालवलो. अल्लं खाल्लो, अल्लं खाऊन घालवलो. काय करणार मग परीक्षेत झालं तर.
होय. व्होय.
हेच की. आलं चगळं रात्रीचं ते पण झोपाय नव्हतो. काय परीक्षेच्या वेळेला दोन तास एक तास एवढं झोपत होतो आणि रात्रीच पण. एक तच झोपून पेपर लिहायला जायचं बसमधनं ते आणि काय होत असेल विच विचार कर माझं
हम् हम
आणि काय म्हणतीस मग.
काय नाही बघ, हा आ तिथून काय करत.
हम्म. आ ते हाय चहा प्यायल्यावर त्यांचा चहाचा टायमिंग झाला की आता.
होय.
होय आरुष हाय खेळायलाय.
हम्म.
हम्म. मम्मी ते हाय बरोबर तब्येत मग काल काय आणि म्हणाल तित काय कोल्हापूरला जाऊन आला.
नाही नाही म्हण कुठतं काय म्हणते मलाच मला जाऊन आलंय असं वाटत ना मलाच.
लगेच आलो ग आपण मला तर घरात धुमडा पाडलीत माझा. ए एवढा लोकं आलीचच कसं म्हणा एवढी फास्ट गाडी कसं म्हण अग चिमणे टायर मध्ये हवा भरल्यावर आवाज यायच बंद झालं की.
हम.
ती चाक घासायल ती ग जमनीला त्याच्यामुंळ आवाज यायला ता तसा डेंजरच आहे ते तसं हवा भरायलाच पाहिजे. तदी आज सकाळी भरली हवा मारल्यावर कुठला आवाज येतोय.
हम
होय आज पण गेल तू जरा, कामत माझं.
कुठे गेलती कोल्हापूरला?
नाही नाही इकडे गेल तो. हम्म
हा हा.
ह. काय घरात सांगून गेल तुम् तिथच जाणार आहे म्हणून खरंच की
हा.
आम्ही सगळ.
अ
तेच
मा आणि काय म्हणत्या.
नाही नाही बाई. आता परीक्षा आहे काय बघ तेवीस तारखेला आहे काय सत्तावीस तारखेला हाय.
हम्म.
हम्म. ते झालं कि म झा आलं.
हो.
हम्. आणि मग ते झालं की तोंडी परीक्षा नाही आहेत की बा बारा तारखेपर्यंत त्याचा एक वनवा आहे दधडगा
होय.
असा आहे विषय सगळा वेगळा ल वैता घेतोय अगं.
झालं की झालं की झालं की आता खरं.
होय हे झालं की झालं सोडबाई परीक्षा आयुष्यात कव्हा देणार नाही असं वाटते मला
हम्म आता बघायचं म्हटलं तर मिळत नाही आता
ता येत नाही का? काय मला तर बघू वाटणार नाही गे आयुष्यात मला बघूच वाटणार नाही आयुष्यात आणि का जाण. एवढा वैतागालाय नाहीतर काय?
खरं पुढं वाटते कि असं नाही पुढं वाटते. ते न पुढं वाटते की असं. ही दिवसनी पाहिजे होती असं वाटते.
ते वाटते.
आता कसं शाळेतलं शाळेतले दिवस कसं पा अ
शाळेतलं होय शाळेतले दिवस आठवत ते वेगळंच होती सोड.
अ.
त्याचा काय विषय नाही ते वेगळंच होतं दिवस
हम्म.
हम्म. मग चि मे आणि काय मग कसं चालूय तुझं लाईफ
कसं चालूय ह चांगलंय. खायचं प्यायचं झोपायचं लोळाायचं काम करायचं.
होय तेच की
हम्म.
ग काय विचार केला जाईल डिस्कशन तुझ्या जॉबबद्दल ते कामाबद्दल काय काय? नाही काय?
नाही अजून काय करायचंय?
कर की मग अगं म्हणजे कसं आहे तेवढं मम्मीला जरा मदत होते अ गं. जे तुम्ही राहताय आणि त्या राहता. त्यास घरात ते नकोच आहे सोडतुमला घर ते कसं तिथं मामा असल्यामुळे तुम्हाला आठवणंत येतच राहणार.
होय.
हम्म.
बदलायचां मग आता किथ कुठ तरी हे केलं क नाही मा आणि मग कोरुचीला घर बघायचंय म्हणालाय मग करूच गेलं की माहित ना आणि अवघड ना तिथन
ते साक्षी दिदीच्या घराजवळ कुठं आहे काय बघा की
हम्म.
तिने स्नेह विचारून बघा घेताना कुठं खोली मिळता काय?
त्यांच्या घराच्या बाजू नाही त्यांच घराच्या बाजू बहिलेच नव कस आहे.
तसं नाही बाजूला न्हव, तिथं कुठं अजून असत.
तिथं कुठं हा तिथं आहे सोडते. दादाच्या मित्राचे दादाच्या मित्राच्या घरापाशी आहे.
हा हा
हाय, खुल्या आहेत.
मग तिथेच की, राहायचं म्हणजे कसा आहे. माहिती एक चांगलंच घ्यायचं. आणि तू आणि दादा दोघं म्हणून कमवालाय सा का नाही. मम्मीला घर बसल्या, काय तर काम करायला लावायचं. ते पैसे देत देत देत तेच घर विकत घ्यायचं ग.
होय,
असं करायचं.
तेच कि, एक परमनंट ठिकाणी तर राहावा.
हो ते होय होय.
तेच की, खरं ते आता इन्कम तुमचं नाही आहे. ना तेवढं म्हणून जरा तटय ग. काय काय बघायचं, एकट्या माणसावर प्रेशर येतय. ओमक्याला आता दोन -तीन दिवस जागरण पण झालय.
होय.
अंगावर येतेस मग सर्दी, खोकला. येतोयच, हम्म अस आहे. तेच की, आणि काय म्हणतीस, मग सगळं हाय. हा
व्हय व्हय व्हय व्हय तुझ्याकडे बघ, आता काय काय बोलतेस बघ.
बोल हा
तुझ्याकड म्हटलं.
काय म्हणलीस.
तुझ्याकड, तुझ्याकड म्हटलं. आता काय आमच्याकड म्हटलं.
मग माझा फोन आवडला का नाही.
चांगलाय, चांगलाय
लय, आवडलाय मला तर, कसलं भारी वाटते. अगं टक, टक, टक,, टकक आवाज येतोय.
ह त्याला पहिला कवर घालून घे, होय होय होय
हम्म
असं जरा जाड मागवलंय, कारण माझ्या मोबाईलच हे कॅमेरा आहे की नाही. तो बाहेर आहे. ग बाहेर असल्यामुळे जमिनीला टेकला का नाही क्रॅचेस पडू शकतो.
क्रॅचेस पडतात होय.
त्याला लॅमिनेशन करणार आहे. सोड तरी पण, अ कव्हर तसल मागवले चौसष्ट रुपयेच. ते पण मागवलंय आणि विकतच पण आणणार आहे. सोड एक, चांगलं महाग जेवढा आपण मोबाईल ला जपतोय ना, ऑनलाईन लाच बघितलेय, ऑनलाईन लाच एक मागवले.
हम
असं केलंय मग आणि बाकीच. बघू हा कस नवीन मोबाईल आलाय ग. त्यामुळ जरा ते दुकानात जाऊन आणलेलं जरा चांगलं वाटते. तरी पण ऑनलाइन कसली पाहिजे तसली मिळतात.
कसलं पाहिजे तस तर तुला पाहिजे अस हो.
फ्री साईज मध्ये मिळायला पाहिजे ग म्हणजे कुठ कशालाी बसते.
हो हो.
मग आता मागवले ती फ्री साइजचच आहे असं आहे. म्हणून आणि तिलाही आवडलं मला सिंचनच कव्हा एकदा इतिहास झाले सोमवार येणार आहे पार्सल
ह.
हम्म बघू कसलाय ते ते जर चांगलं असलं तेच वापरणार नुसत लॅमिनेशन करून आणणार मग
हो.
असं करणार आहे. जेवत्यास किती ला म रात्रीच
ववय.
किती मिनिटं झालं ग तुम्ही?
थांब बघत दहा झालेत.
हॅलो स्पी झालीत काय मग कट करू काय?
होय.
आणि असंच पाच पाच कॉल केलं तर चालते तुलाच? काय दुसऱ्यांना करायला पाहिजे दुसऱ्यां हा ह. हा दुसऱ्यांना करतो गी मग आता आबांना काय वहिणींना एक करणार कुमारला एक करतो त्याला काही टास्क द्याय नाही. नुसतं ऍप ओपन केलं तर बोललं तर चालत ना. मग तस करतो त्याला पण टास् कध्याय पाहिजे होत असं वाटालंय मला त्याच्या आयला चुकलं.
खरा आसान कराय लागते हो आन करायला लागते ना नंबर देऊन
हो या साइन करायला लागत.
हम्म अस आहे.
हम्म असं नासं. अस दे गे मग मी ठेवायला पाहिजे का आता काय करायचं ठेवायचं आणि बर बर ठेवतो बघ बाय.
हा बाय. हो.